हा बोला ना ताई.
हम्म, काय काम चाल?
काही नाही हो स्वयंपाक करून राहिली वि सी चालू होती कंपनीची आता इतक्याच संपली.
हम्म, हम्म, हम्म.
रेडी स्वयंपाक करून म्हणून म्हटलं नंतर मेसेज टाकला तेव्हा तुम्हाला कारण कट होऊन जाते ना वि सी मग.
हम्म, हम्म, हम्म.
कारण बी टू बी टु चालू बी टू बी च चालू होतं वी सी मध्ये ते बी आवाज येत नव्हता क्लियर म्हटलं परत कटून जाईल. फोन मेसेज केल्या नंतर करावा फोन अस.
हम्म, हम्म काय स्वयंपाक करताय आज?
आता बाकरी केल्याय बाय आता भाजिला चिंताय काय करू आता ते डोकं चालवून राहिली.
हम्म, एवढ्या लवकर स्वयंपाक हुन जातो तुमचा?
नाही हो आज लवकर करून घेतला हे पोर त्रास देतात.
हम्म.
अ आम्हाले इलेक्ट्रिक शेगडी आहे ना मग गॅसला काही गरज येत नाही. फ्लॅट की मग लाईट कशाला बर फुल राहते तर मग यावेळेस भाकरी करुन घेतली मग भाजी होऊन जाते हळहळू.
हम्म.
मग म्हटलं हळूहळू बाकरी करून घेते वि सी चालू होती मग त्याच्यात बसलेली होती मग त्याच्यात ऐकता, ऐकता होऊन जातील म्हटलं.
हम्म.
हम्म, नाही तर सात, साडेसात, आठ वाजल नऊ वाजे
हम्म, गॅसचे पण लय प्रॉब्लेम येताय आता सध्याला.
हम् माझं काही नाही आहे शेगडीवर बरंच काम आवरडलं असं दूध बीध सगळं तापून जातं माझं.
हो का.
हा आणि टाईयमरची आहे ना टाईयमर सेट करून द्यायचं बरोबर होऊन जातं मग.
हा हा.
हम्म.
आमच्या इथं पण घेतली आसती ते पण मग इथं हे मळ्यांमध्ये ते लाईट चा प्रॉब्लेम येतो ना.
हा हा हा नाही लाईट चा का-
त्या गिरण्या चालत नाही ती गिरणी घेतली ना ती व्यवस्थ स्थित चालत नाही.
हा सीट डाऊन रस्त्यावर नको जाऊ. लय डोक्याला ताण राहतो तो.
हम्म.
आमच्या पाशी मिटर आहे गावातली लाईट जात नाही बग-
हम्म. बाकी काय चाललं मग? चालेल ठेऊ ताई मग?
हो, का बरं?
आ
हा चालेल ठेवा, आणि काय?
हो.
हा नंतर बी केलं तरी होऊन जाईल हा-